ह
ह
हॅलो
हॅलो
हा माझी वाईस आला क्लिअर
हा आताही आलं बघ बोल की
हा मग तुम्हाला कुठली माहिती हवी होती दिदी
अगं मगाशी तुला मी कॉल केलेला तूव्हा तू बिझी होतीस का
हो हो मी बिझी होते तुम्ही काय तर म्हणत होता मेनिक्युअर च
हा काय झालं आमच्या घरी फंक्शन आहे मग झा हो
अच्छा कुठलं मतलब काय फंक्शन बनवत आहे तुम्ही
अगं फंक्शन म्हणजे आमच्या घरी क नाही हे म्हणजे बर्थडे पार्टी आहे मग त्यासाठी आम्हाला म्हणजे बड्डे पार्टी जोरात आहे आमच्या इथं हा मग मला त्यासाठी ना तयार व्हायचय आणि तरर लवकर लवकर व्हायचं आणि मला कामं पण भरपूर आहेत ना पार्टी अस म मग हा मेन्यूकअर च मला मेन्यू केअर पण करायचंय मला पटपट होत आहेल असं सांग आणि मला फेशियलच पण जरा सांग आणि आणि तुला मी क आता आताय आ मला इतकं सांग नंतर मी तुला आणि माझे जे काय प्रॉब्लेम आहेत मी तुला नंतर सांगेन पण आता मला आज ते सांग
ठीक आहे बट दिदी मी तुम्हाला आता मेन्यक्यअरं पेडिक्यअरं सांगते नंतर तुम्हाला फेशियलचं सांगते ठीक आहे तर पहिलं जर बघा आता तुम्ही घरातून हा तुम्ही आता घरात मेनिक्युअर पॅडिक्युअर करत असला तर पहिला ज तुम्ही टब घ्या बरोबर त्याच्यामध्ये गार पाणी ल अस की तुम्ही गार पा घेऊ शकता नाही तर तुम् नॉर्मल पा पण घ्या चालते पहिलं तर आ आता बाहेर अगर तुम्हाला किट पाहिजे तर किट मध्ये काता तुम्हाला काय घ्यायचंय नुसतं स्क्रब घ्या पॅक क्लिनझर जसं फेशियलमध्ये असतात ना स्टेप्स पूर्ण चार स्टेप्स असते तसं तुम्ही क्लेंझर स्क्रब पॅक जेल ते घ्या बरोबर आणि त्याच्यामध्ये पण हा बट ते फेशियलच घेऊ नको घेऊ तुम्ही नुसतं दुकानदार तर तुम्ही बाहेर जर गेला तर त्यां सांगा की मला मेणुकर पेडुकर किट पाहिजेला मग तिने देतेत तुम्हाला पहिला तर तुम्ही फुलं हाताला अस क्लीन्सिंग करून घ्या बरोर नंतर आता बघा ते कीट सोडून एक साईडला मी तुम्हाला एक प्रोडक्ट ां सांगते बट ते लई छान प्रोडक्ट आहे इन्स्टंट तुम्हाला आता तुम्ही म्हणलं की मला पटापट असं होयत तस दे मला किट बरोबर
बरं बरं
ते आता एक डी टॅन क्रीम म्हणून येते
हा
ब्लीच सारखी अस ते आता ब्लीच मध्ये कसं तुम्हाला ब्लीच माहती असणार तसं ते ब्लीच डिटॅन क्रीम येत्या आता क्लनजिंग करून जर तुम्ही हातला असं पूर्ण पुसा पुसून नंतर ते ते बीटची क्रीम लावा आता ते क्रीम म्हधलं क्रीम पण पहिला बाऊलमध्ये घ्या नंतर त्याच्यामध्ये रोज वॉटर नाही तर असं बास रोज वॉटर टाका बास
बर
चिकून हाताला पूर्ण लावा आणि जर पेडिक्युअर कढत असला तर सेम प्रोसेस करा सेम तुम्ही तसच करा की पायाला पूर्ण क्लनजन करून घ्या
एक मिनट म्हणजे पेडुकेअर क्रीम वेगळी भेटते आणि मेन्यू केअर म्हणजे मेन्यू केअरचा कट वेगळा भेटतय आणि पेडअर किट वेगळा भेटते ना काही सेमच दोन्हीला पण चालतंय
नाही सेमीच असते बट नुसतं आहे ना आपले स्टेप्स ते वेगळे असतात
हा स्टेप वेगळ्या असत म्हणजे क्रीम सेम असते ना
होय सेम असतय अस जर तुम्ही बा सलून मधे अस पार्लर मधे गेला तर तिने किट वेगळे दाखवतात कारण की काय आपल्या ह पाय जर अस त्यांची लेंथ मोठी असतेना हाताची कमी बरोबर मग ते त्यांना पण परवडलं पाहिजे ना म्हणून ते हाताचे जरा वेगळी असते बट तुम्ही आता घरी करायला तुम्हाला इन्स्टंट पाहिजे सगळं बरोबर म्हणून ते तुम्ही घेऊ शकता हं हे किट चालते तुम्हाला
बर
आता तुम्ही वेगवेगळं करत रा कीरी टाइम जास्त जाणार तुम्हाला हाताचं आणि पायाचं बरोबर
होय
ते तुम्ही डी टॅन क्रीम ते लावा पूर्ण ज ते अस चुरचुरनार तुम्हाला कारण की काय तुमचं काय पण डर्टी नसते ना ते असं घाण ते सगळं ते न काढते बाहेर आणि ते क्रीम आहे ना तुम्हाला अस पहिलं तर आता तुम्ही लावलं ते पांढरे असते पुर नंतर ते काळ होत जाते
बर
क्रीम ते म्हणजे आजच सगळं घाण काढते ते अगर आता त्याला पण तुम्ही नुसतं पंधरा ते वीस मिनिट ठेवा ठेवून डायरेक्ट तिला पुसा पुसून डायरेक्ट तुम्ही आता स्क्रब घ्या आता तुम्ही स्क्रब जर घ डायेक्ट घेऊन घातला ठीक आहे नाहीतर कुणी तर काय करते अजून छान रिझल्ट याला तिने लिंबू घेतेत लिंबूमध्ये स्क्रब टाकून असं घासतात लिंबू.
म्हणजे छान रिझल्ट येतो का त्यांना.
लिंबूमध्ये ऍक्टिक ऍसिड मधून असते.
हा.
तेजानं ते लिंबूमध्येध स्क्रब असा टाकून तन घासत. मग ते छान होत. ते त्याच्यान छान रिझल्टस येतात ते आता घासून नंतर तुम्ही काय करा. क्रीम नाही तर मॉशचरायझर क आता तुम्ही घासलं तर ते स्किन सगळी ड्राय होणार. बरोबर म्हणून त्या ते क्रीम आता त्यातून लावा. पहिला मॉशचरायझर क्रीम लावा ते कीटमध्येच मिळत्या. मग ते लावून तुम्ही प्रॉपर त्याला मसाज तन द्या.
हा.
मसाज दिल्यानंतर काय करा आता त्याच्यामध्ये पण आता पॅडिक्युअरमध्ये काय असते की पहिलं तिने टॅब घेत आहेत म माहीत असलं तुम्ही पार्लरला गेले असणार. तने टब मध्ये असं पाय टाकतयात बरोबर.
बरोबर आहे पण ते पाणी गरम असत का नॉर्मल असतय ग?
आता बघा थंडीचा दिवस असलं गार तर तुम्ही ते गरम पाणी घ्या आणि उन्हाळा असला की ते गरम पाणीमध्ये पाय ठेव असं वाटत नाही बरोबर मग त्याच्यामध्ये गार पाणी घ्या.
हा हा म्हणजे ऋतूनुसार चेंज करायचं का गरम पाणी कार पाणी असं. म्हणजे असं काय नॉर्मलच गरमच पाणी वापरायला पाहिजे किंवा थंडच पाणी वापरायला पाहिजे असं काही नाही ना.
नाही नाही असं काहीही नाही आहे. हा आता मग त्याच्यासाठी करा म पूर्ण मॉइश्चरायझर लाऊन हा मॉइशचरायझर तेन लावल्यानंतर जेल लावा
नाही नाही अ ग पेड केअर च तू काय सांग होतीस पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाय ठेवायचा तिथून सांग पर
पेढवर सांगू आता काय करा तर ते टप घ्या. आता तेच आहे नुसतं जेल लावून ते तुम्ही मसाज केलं नंतर ते टप घ्या टबमध्येध्ये आता उन्हाळ्यात करलं तर गार. गार पाणी घ्या नाहीतर तुम्ही गरम पाणी घ्या. जरा गरम पाणी पण छान वाटतं. ले बरोबर तर गरम पा पण घेऊ शकता आता पावसाळा्या तन हाय थंड हाय तर तुम्ही गरम पाणी घ्या. घेऊन त्याच्यामध्ये आता बाहेरच मेनिक्युअर पडिक्युअर मधी किटमध्ये काय येते एक जेल टाइम पावडर येते जर तुम्ही ते पावडर टाकला. तर ते आतून आता घरी काय करतात सगळी लोक. एक पाणी घेतेत गार पाणी अेर असं पाणी घेऊन त्याच्यामध्ये शॅम्पू तेन टाकतात माहितये
हा हा होय होय. अगं मी ते एकदा ट्राय केलेलं हा शॅम्पू पन टाकतात ते
हे ना मग आता तसं नाही आहे. तसलच ते ते निर्माते मध्ये निर्माती नसते आणि सागुती नसते आणि असं काहीतरी केमिकल्स तेन असतय मग ते तुम्ही टब मध्ये टाका आणि ते जेली सारख होतय तर हळूहळू टायमिंग जस जाते तस
बर
नंतर आता त्याच्यामध्ये काय करा पाय टाका पाय टाकून आता त्याला एकदम अस म्हटल पंधरा मिनिट ठेवा ठेवून नंतर आ तर त्याच्यामध्ये आहे ना तुम्ही डेकोरेशनसाठी ना फुलं तिन पण घेऊ शकता.
मग ते डेकोरेशन साठी फुल वगैर का घालाय म्हणजे? त्यांना काय आपल्याला फायदा आहे काय आप उघंच असच
फायदा म्हणजे बघा तिने का टाकतात आ कुठले तर फुलं असत जे छान असं सुगंध करतात आणि कुठले तर अस तर जे नाही करत नुसतं डेकोरेशन असं छान दिसतंय ना असं झाक तने येतय आणि वरती फुलं ती न असली की छान आपल्याला ते क्लायंटला पण छान वाटते म्हणून तिने फुलं पण टाकतात आणि जर बाहेर न ती किट घेतलं तर त्याच्यामध्ये सुगंध तर सगळं असतेच हे ना मग आता त्याच्यामध्ये तुम्ही काय करा रोस वॉटर पण टाका त्या काय छान ग्लो तुमच ते येणार ते टाकून नंतर त्याला पंधरा मिनिट ठेवा पंधरा मिनिट ठेवून नंतर ते पाय काढून आणि हात सगळं ते का काढून जे नेल्स तेन असतात ना तुमचे नख त्याला प्रॉपर तुम्हाला कस शेप पाहिजे तस शेप द्या ते टूल्स येते मग ते घासाचं घासून ते पुरपूर शेप देत्यात. तस तुम्ही पूर्ण शेप द्या आणि कस कट करायचं नेणपॉलिश लावून अ टॉप्पर तिन सगळं तस ठेवा ठेऊन आल्यावर ते काय होतय आता टॉप टॉप्पर लावलेलं तिला पण सुखायला ठेवायला पाहिजे ठेवा पाजे नेलपॉलिश मग तेज्यासाठी नंतर पॅक लावा हाताला आणि पायाला होय. पॅक लावून नंतर झालं तुमचं हे मेनिक्युअर आणि पेडिक्युअर तुम्हाला काही डाऊट
हो अग डाऊट आहे मला तू म्हणलीस ना अ आता म्हणजे नेल पॉलिश लावून परत
अरे मला का कॉल करून राहिलाय मग अग थांब हा
तू म्हणलीस ना की नेल पॉलिश लावून परत पॅक लावायचं मग त्याच्यानंतर मग आम्हाला करायच अस तर मग
मग एक मिनिट हं तुमच वॉईस येई ना परत सांगा.
नेल वरती काहीतरी आर्ट करायचं असेल तर मग
बघाय तर तुम्ही बघा वाया गेलं शांत बसआता बघा तुम्ही काय करा पहिला तर नेलपॉलिश लावून घ्या बरोबर आता कु खरं तर ते सामग्री असते नेलआर्ट ची आणि नसल तर मी तुम्हाला सिंपल सांगते. तूथपिक येते माहिती ये काडी आहे ना ते जाण पण तुम्ही असं आता काय करा मॅथस्टिक दया ते काय मॅचिस ते घ्या त्याच्यानं डॉट डॉट्स करा. बरोबर सलकर आणि एक मध्ये नंतर त्याच्यामध्ये ते तूतपिक असते ना काडी ते ज ना आत साईड असं मतलब ते नेल पॉलिश ला पुश केलतर ते काय होते फुल सारख होणार डिप डीजाईन
बर मग
फुलेसारखं ते डिझाईन होणार आणि नंतर त्याला पण सुकू दया त्याच्यावरती डायरेक्ट तुम्ही टॉ टॉप पपतीन लावलं ना ते पण विस्कटते सगळं म्हणून काय करा तेवढच तुम्ही टॉपप लावून झालं तुमचा.
चालेल आणि मग मी तुला काय वाटलं तर कॉल करील
हा हा ठीक आहे मग मी ठेवते ओके फोन उचल बाई